गीता ताई
हम्म!
आता मला सांगा कपड्यात, अन्नधान्यात किती किती खर्चलो
कशात?
कपड्याला हम्म
मी सांगू तुला दुधध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय दुद्धपालन, शेळीपालन असे टाक. कुक्कुटपालन
ह काला हम हम् इतर खर्च विचारेल त्यांनी
म टाका आंदजी काही
दाबायचो
हा कोणाच कपडे करा कोणाच किराणा करा
हम्म तस केलो
व्हिडिओ टाकलीन त्यांनी पाहायना
हे बांई व्हिडिओ पाहाल बसता अर्धा घंटा तर फार्म भरन होईल.
हम
दिनाव टाकुची नी तुमच्या गटातसचं आल्या आप येतल्या कुडं हम
अरुण ताईची ल्ये मज्जाईल अरुण ताई आली म्हणजे गप्पा ये बाई तेकाखूर कती तर ते मी काय करू काय करू असेच म्हण
ये मन मी आहेच ल्याच काम तुमचं नाही गाड किता
माझं न तिच्या गटाच तीच लिहील मी का लिहू एम माहिती सांगितली जरी
हम
मला काय गरज पडली तिच्या फॉम ल्यायची
तेच म्हनल ना तिथ नाव लीलेत तुम्ही फुल्लो गालीत हम नावाचा कस काय कामा जा होय ते बेस त मेनये ह ह
स्वाक्षरी का ग प्रत्येकीची हा
स्वाक्षरी आहेम नाही का
नाही म्हणजे आच विचारते मी प्रत्येकीचे आहे का
मग डेमो डेमो त्याच्याला साऱ्या गावाचा डेमो येतो
हम हम
ह
थोड हुषार आहे सगळया ती आरतीताई
हा डेमो डेमोत सारा हा नि ते ह्याच थांबा आता हा
हा ही ही ही
हम् सर बोले तेजल तांई बीटी काय कधी घेतलं एम आय पी फॉर्म बाराजरला म्हण स हा हा गेले म्हणे त्याच्या घरात त्याच्या घरात घेतल्याच सह्याहानुन फटाफट फट ह ह
म
म आत ही वेळ आहे का त मिटिंग घ्यायची तुम्हाला फॉर्म अर्जंट लागत कौशल्य रोजगार बरं लिहित होता तुम्ही तुम्हाला ब लेआवूस माया सोबत एक्यो हह
मला फक्त आता महिलांची माहिती ल्यायची पटापटा लिहून द्या की मग हाउचअ ने त्या बाईच फोन आला ती म्हणती चालती का लिंबो या चाला मला बाई काय तूज सांगू त्या आरुण ताईला दोन गटाची नेच फेस कॅप्चर गॅस निघ त्या आरुन ताईचा तीनदा फोन ऐउरायला व्हिडिओ कॉल करती आहे बाई कसं करायचं कसं करायचं
द्याव ते
हा. ते झालं मी म्हणलं बाई मला तिकलीमुळे असला आज काही सावड नाहीये. दळण करायचं दळण करून ठेवती म्हणलं.
आणि मुळात ते रुज्या असल्या ना.
अग चार वाळून चारच किलो झाल्या त्या.
हा.
परत आहे की पाच किलो लागत्याता वाळून फिरून.
बाऊ.
त्या दिवशी झालं त्या दिवशी किती काय अस फोटो पुर तो होतो, प्रत्येकीने कीतिचा जमा केला एकेकीने स्पेशल. सावडीनी आवंत. हा फक्त एक जी पद्धत मुलने फोटो काढला अस झाल म.
हम् हम्. म अजून तयार करायचं आहे तुम्हाला.
कील्लीमुळे जमा करायला जान पड तिला बलो तू करून ठेव मी सेंड फोराप्रोल कराला येती म्हंटलं. तिच्याकडे जाणं पड नाही की? इला भाव एला म्हलं रात्री मी.
गटातले बायका गटा गटाश लावल्या गटाचे, धनश्री, दुरगा, रविदास, जिजाऊ, रेनुकामाता, सीतामाता. हरी राम.
तिलान ते गटाचे मिटिंग चे फोटो दाखवू नको. नंतर टाकू आपण रात्री घेतली आ मी त्या गटाची मिटिंग. आणि व्हेरीफाय कॅप्चर फोटो केले. तर ती म्हणती, आणि लगेच सकाळी दिवस उगत फोटो टाकला
तर म्हणल म त्यांला कामाची घाई. अशी ना लगे.
कर ना म व्हेरिफाय गटाची विहिरी प्याश पटापटा पटा पटा पटा.
ते नाही येत आम्हाला. ते नाही. ता मल बर का, फक्त फोटो. पुढाकार कसं घ्यायचा आपलं कसं नाव गाजवाचं ते सांग मला.
ते बी करा माणसं ना त्या गटामध्ये तो सैण पोरापर झाला असता. पण त्या गटातील दोन मेंबर नि निघलेले आहे. आता दो दोन मेंबरच फेस कॅपचर झालं तर बरा. तो गट असाच टांगणीत पडंन.
गीताताई फोन लावते पाच सहा मिनटं झाले.
चालंदा.